हे काय कराल असं?
काय नाही.
आवरलं का?
चाललंय.
ह ह मी पण बसले आवराले अजून जेवणाला घालायला नाही बाकीचे लोटून कपडे भांडे आवरलं ये. आता जेवणाला घालायचं थोड्या वेळा तुमचं आवरलं का?
माझं नाही अजून आमच वेळान असतय.
हा हा कितीला घालताय जेवणाला.
साडे आठ.
हा हा म जेवतासा कितीला दहाला?
आमचं दहा पण अकरा पण.
हा हा तब्येत तेन कशी हाय मग तुमची. ह ह. हाईत की. ते नव्हे आज मी व्हेज बिर्याणी करायची म्हणते व्हेज बिर्याणीची रेसिपी सांगा की जरा. हॅलो.
हॅलो.
अ जरा मोठ्याने बोला इकडे ऐकू येत नाई हा.
हॅलो.
हा बोला.
हा एतोय का आवाज.
हा येतेय बोला. काय म्हंटलात.
व्हेज बिर्याणीला हॅलो.
हा बोला काय म्हतलात? म्हणजे कसलं तांदूळ घ्यायचं असतय.
तांदूळ घेताना बिर्याणी राईस घ्यायचा. घरचा नाही घ्यायचा हा मोठा असतोय तो नाही तो चिकट वगैरे होतोय नाही तर तो राईस व्यवस्थित होत नाही, तो मोकळा व्हाय लागतोय ना. त्याला त्यामुळं तो स्पेशल त्याच्यासाठी असतोय तो बिर्याणी राईसच घ्यायचा, कोणता पण चालतोय. बिर्याणी राईस घ्यायचा भाज्यांमध्ये मग गाजर बटाटा, बिन्स आणि ढबु
हां.
त्याच्यानंतर फ्लॉवर मटार आणि आपल्याला आवडत असल तर पनीर
हा हा पनीर पण घालतात काय?
पनीर पण घालतात.
हा म ते तळून घालायचं का डायरेक्ट? तस घालायचं फ्राय करून.
ते फ्राय तळून घ्यायचं. आणि भाज्या पहिला बिर्याणी व्हेज बिर्याणीला मॅरिनेशन करून घ्यायला लागतात ना. त्याच्यात मॅरिनेट करायला टाकायचं नाही, पनीर त्या नंतर हम्म त्याच्यात नाही टाकायचं फक्त भाज्या मॅरिनेट करून घ्यायच्या.
ह ह मग ते काय कशा करायच्या? मॅरीनेट भाजी.
मॅरिनेट करायला दही घ्यायचं. एक पाव किलो
हां हां.
पाव किलो दह्यात मीठ आपल्या गरजे प्रमाण हा त्याच्यानंतर मिरची पुड टाकायची.
म्हणजे आपण आहे ती चटणी र हा बुक्का-बुक्का काय?
चटनी नाही.
फक्त बुक्का हा हा
तो आपल्याला कसं तिखट कसा हे होईल त्याच्यात प्रमाणा कोणता घेल त्याच्यावर बेडगे मिरचीचा असला तर जास्त वापर भरला तरी चालतोय तिखट नस
तिखट नसते होय हं हं
कसा ते केवढ्या प्रमाणात तिखट आहे, त्याच्याप्रमाणे आपलं हे घ्यायचं एक चमचा दोन चम
हा म्हणजे त म्हणजे प्रमाणात घ्यायचं तिखट असल तर
प्रमाण घ्यायच त्याच्या मीठ बुक्का झालं हळद पाव चमचा टाकायची. त्याच्यात एक चमचा धने पुड टाकायची
तर
बिर्याणी मसाला असतोय तो
हा माहिती आहे की
दोन चमचे टाक कायचा
दोन चमचे घे
चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना चिरायचा नाही हातानच तोडून टाकायचा पुदिन्याच्या पान घ्यायची ते हातान तोडून टाकायची हा आण ते सगळं दह्यात मिक्स करून घ्यायचं हे सगळे मसाले. आणि त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या आपण ज्या घेतलेत.
तर ते गाजर, ढबू सावण ते बीन्स घ्यायचं नाहीत का? हा बीन्स घ्यायचे म्हणजे आपल्या पाच सात प्रकारच्या भाज्या घ्यायच्या हं
आणि गाजराचे, ढबूचे तेन अशे एक एक इंचापर्यंतचे एक दीड इंचापर्यंतचे मुठी नाही जास्त. कराय मीडियम साईज मध्ये हम्म गाजर पण पण असं पातळ स्लाईस मध्ये कट करून घ्यायचं. जास्त पातळ नाही, जास्त जाड नाही असं मिडियम असं ठेवायचं. च हा. लामबडे लामबडे तुकडे तुकडे करून घ्यायचे. ढबू, गाजर आणि बीन्सचे. फ्लॉवर पण मिडीयम असे हे करून टाकायचे तुकडे त्याच्यात. फ्लॉवरच्या पण, जास्त बारीक करायचा नाही.
हा ह हम्म.
रेग्युलर आपण भाजीला वगैरे जसं च कोण तुकडे करून घेतोय तसा. ते सगळं त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं.
ह ह टाकणार कोतुर ला हॅलो थांबा एक मिंट. टाकू द्या? काय नको म. वाळे असतील की? वाळलेलच हाइथ. थांब हॅलो
हॅलो
ह सांग.
हा ते सगळे मसाले लावून घ्यायचे.
म्हणजे त्यात मिक्स करायचं काय
हा हा ह्या सगळ्या घेत चिरून घेतलेल्या भाज्या धुऊन स्वच्छ घ्यायच्या. आणि त्यात मिक्स करायच्या, आणि ते सगळं मॅरिनेट करून एक तासभर ठेवायचं मॅरिनेशन साठी. म्हणजे अ हा. मसाल्याच सगळ त्या तर ना तासभर ठेवलं की. टेस्ट त्याच्यात उत्तरते ते त्याची मसाल्यांची सगळ्या. त्याच्यानंतर भाज्या अ हे आपला तांदूळ घेतलाय ना? तो तीन चार पाण्यानं स्व च्छ धुऊन घ्यायचा. आणि त्याच्यानंतर. तो, एका भांड्यात तांदूळ घ्यायच. त्याच्या वरतीपर्यंत पाणी ठेवायचं एक्स्ट्रा. जास्त, आणि भिजत घालायच. तांदूळ अर्धा तास हा तांदूळ अर्धा तास. भिजवून घ्यायचं.
ह.
अर्धा तास तो झाल्यानंतर, एकीकडं तांदूळ शिजवून घ्यायचा.
म्हणजे बॉइल करून घ्यायच. ते डायरेक्ट केल की ते येणार नाही. ऐंशी टक्के का, डायरेक्ट
तेल ही घ्यायचं. म्हणजे, आता एक किलो जरी तांदूळ असला. तर दोन किलोच. हम भात वगैरे तयार होणार असं मोठं भांड घ्यायचं, आणि त्याच्यामध्ये हा भात तो आपल्याला बॉईल करून घ्यायचं. तो शिजवायचा नसतोय, त्यामुळं पाणी जास्त घालायला लागतेना. त्याच्यात बॉइल व्हायला हा त्यामुळे जरा त्याच्यापेक्षा मोठ त्या कॅपॅसिटीच भांड घ्यायचं. त्याच्यात पाणी घालायचं अ तेल किंवा, तूप टाकायचं, एक दोन चमचे.
ते ज्यात त्या तांदळामध्ये काय?
अ पाण्यात. पाणी एका अ भांड्यात. घ्यायचं त्याच्यात तेल नाही तर तूप टाकायचं.
हा.
आणि, त्याच्यात मीठ जास्त घाला जास्त घालायचं भाताला जेवढं आपण आपल्या आपण अंदाजाने घालतोय, ना त्याच्यापेक्षा जास्त. घालायचं, कारण की पाणी. बॉईल करून घेतान ते पाणी आपण ओतून देणार ना राहिलेलं त्याच्यात, ते मग मीठ त्या पाण्यातून अर्ध निम्म जातंय मग तांदळाला लागत नाही. भाताला त्यामुळे जास्त घालताना घालायचं मीठ. आणि त्यातच आपले खडे मसाले घालायचे दालचिनी, लवंग, तमालपत्र जिरे. हॅलो. हॅलो. हॅलो.